हा बोल की.
हॅलो
हा बोल की
काय करालायस.
काय नाही कामत होतो जरा. बोल की.
कामात होतास होय.
होय.
हम्म हम्म काय काम?
काय नाही. ते जरा, टायपिंगच होत जरा लॅपटॉपवर. ते करायलो. प्रॅक्टिस जरा करायलो.
का क्लास लावलायस?
नाय नाही.
हम्म हम्.
असंच घरात कायतर कायतर करत बसायचं.
बरं. चहा वगैरे झाला काय?
झाला की. तुझा?
झाला की.
हा हा.
कॉलेजला गेलतास काय?
जाऊन आलो की.
आलास होय.
होय. काय उगच गेलो असं वाटलं.
का रे?
कॉलेज नीट झालं नाही. शिकवल नाही शिकवल नाही आज कंबाईन लेक्चर घेतल्याल.
हा हा.
हम्म पोरांन सर पण काय आलं नाहीत. कोण याय नसल्यामुळ शिकवायला पण नाय. अकाउंटच
अकाउंटच होय.
होय. अकाउंटला आणि इंग्लिशच झालं.
हम्म हम्म,
आलेत. आणि टॉपिक, तेवढे सांगितले आणि गेलेत परत. असे असे टॉपिक असणार. असं असं सिलेबस असणार.
हा हा, अकाउंटचे लय डिफिकल्ट आहे काय? म्हणजे जास्त अवघड आहे काय?
अवघड म्हणजे, एवढं नाय अवघड, सोपच हाय.
हा हा.
पण बेसिक्स कळालं ना, म सोपं पडतेय. पण अकाउंट मध्ये कस असतय. अकाउंट पुस्तकात आपण करतोय. तेच्यात आणि कंप वर करतोय यात फरक आहे जमीन आसमानचा म्हणजे कसं असतय. हेज्यात आपण, अकाउंटमध्ये पुस्तकात करतोय. तेजी तेजी जे डेबिट क्रेडिटस असतात.
हा हा, आणि ते जीएसटी वगैरे पण असते ना लावायच.
हा. तेच तेच, जे इंटरेस्ट, जीएसटी, डेबिट, क्रेडिट,
हा हा.
जे असतात. ते वेगळे असतात. पुस्तकातले. अन ज्या पण कम्प्युटर वर करतोय
हां हां.
ते वेगळे आसत्यात. आता काय पण, जाता काय आपल्या याच्यात जनरेशनमध्ये सगळे? कॉम्पूटर, लॅपटॉप
होय सगळं अ ऑनलाइनच हाय, हो.
त कात कोण काय कराय बघत नही, एवढं सगळं बिल, आणि ते पुस्तकात एकदा कस असतय पुस्तकात केल्यावर, एक केली कि ते सगळं, एक जरा, एक जरी त्याच्यातला नंबर किंवा एक जरी अमाऊंट चुकली.
हां हां.
कि अख्खा अकाउंटचा चारज जो काढलेला असतो, अकाउंट आपला तयार केलेला असत त ते सगळं परत खोडून, परत नवीन तयार कराव लागतय.
हम्म, हम्म.
असं होतय, पण म कॉम्प्युटरवर तसं होत नाही, कॉम्प्युटरवर कसं, तेवढीच आपण कट करून
तु मग कोर्स वगैरे कायच लावला नाहीस, म्हणजे असं साईड कोर्स करायचे वगैरे, असं काहीच लावलं नाहीस.
लावनार य आता टेलिचा.
तेच म्हनलं टॅल जास्त करून अकाउंट ला यत त्यानी कस, टॅलीचा-टॅल लावतात ना?
होय लावत्यात, पण कसय, टॅलीचा काय उपयोग नाही पुढं, टॅलीला मा म्हणत्यात सगळी जण, टॅली लावाया पाहिजे, अगोदर कसं टॅली तेन होतं.
होय, म्हणजे मी सगळ्यांच्याकडून ऐकलेय ना, म्हणजे जास्त करून म्हणतात, आता टॅलि करा. टेलि केल्यानंतर, न आपल्याला कस जॉबला जरा सं हे पडतय.
हां हां ती जॉबला बर पडतय, पण टेलि. कस, जॉब लावून देत्यात. नाही म्हणत नाय, लावून देतात, पण कसं अ टेलिजन् जी टॅलीवाली जॉब लावत्यात, अशी चार पाच हजार,
हम् हम्, म्हणजे पॅकेज कमी असत या.
हां पण काम जास्त असतय, पण पेमेंट कमी असतय, असं असतय. टॅलीच्या ह्याला, म्हणजे त समज आता मी आता सीएच्या हाताखाली कुठल्या तरी लागलो.
हां हां.
मी दोन तीन जनाकडन ऐकलय आणि बघितले पण. काही उपयोग नही सीएच्या हाताखाली लागुन, हां मी माहितय मला की तुम्हाला जॉब एक्सपिरियन्स भेटते, तुम्हाला सर्टिफिकिट
हां हां.
असा-असा चांगला करतोय का, त्यामु पुढं पण भेटते पण त्या मानानं तस त्यांन र पेमेंट पण द्या पाहिजे, त्या कामाच्या मा -मानान ते काय मला मग दुस तेवढी पेमेंट, मग दुसऱ्या कशात पण भेटू शकत्याय, असं हाय.
हम्, खरं पण म्हणजे आपल्याला जर त्यातनच. कराय म्हणजे आता पुढं, आता तुला त्यातनच तुझं ग्रॅज्युएशन किंवा म्हणजे काय पुढ च जर कंप्लीट करायचं असलं आणि त्या येझ्यातनच तुला जर जॉब वगैरे तेन करायच दिसलं तर म्हणजे तुला पहिल्यांदा एंटर शिप तीन करावी लागेल ना म्हणजे असं
हा आता कसं आता कसं झालंय बघ तुच तुला पटतंय का नाही हा आता बघ तु तुला अस तुला पण असा झाला असेल बघ की आता जॉबला एक्सपिरियन्स लागतोय.
होय म्हणजे आता कसं हाय जास्त करून एका वर्षाचा एक्सपिरियन्स असून पण न्हाय न्हाय घेत म्हणजे कसं दोन तीन वर्ष तरी लागतोयच जास्त
हा मग एक्सपिरियन्स लागतोय आणि मग जॉब जि थ भेटत नाही तिथे एक्सपिरियनस विचारत्यात आणि नंतर मग जिथे जॉब असतोय खर ती जॉब देत नाही असं होतंय मग जॉब करणार कुठे एसपिरियन्स जर हवा आहे तर एक्सपिरियन्स
एंटरशिप म्हटलं की कसं एंटरशिपला अजिबात हे नसते म्हणजे काम ओव्हरलोड देत्यात सगळं जास्त काम असते पेमेंट कमी असते.
म्हणजे पेमेंट तिची काहीच नसते ती पेमेंट एवढं.
त्यामुळं नको वाटतंय ते करायला म मी का शिका लागलोय. कारण की आता अकाउंट काय आपण कुठं कॉ कॉलेजमध्ये जर शिकवत असले स ते मी क्लास लावला पण नसता पण कॉलेजमध्ये काही शिकवतच नाही अकाउंट कॉम्प्युटर वर कारण की आता कसं हाय जर कॉम्प्युटर अकाउंट येत असलं डेबिट क्रेडिट तेन सगळे रेशो तेन येत असले कॉम्प्युटर मग फायदा हाय. नाहीतर मग काय फायदा न्हाय हाय.
तसंच असतं आमच्या पण कॉलेजमध्ये काहीच शिकवत नाहीत म्हणजे सगळं स्वतःच करायला लावतात.
हा!
असं! प्रॅक्टिकल नॉलेज पण कसं असतंय कॉलेजमध्ये थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज जरा जास्त दिलीत तर आपल्याला हे होते ना पुढं उपयोगी पडते.
आता अ अकाउंटचं कसं असतय आमचं पुस्तकात देत्यात प्रॅक्टिकल भरपूर देत्यात. पण उपयोग नाही ओ पुस्तकात देऊन कॉम्प्युटरवर पण शर सांगाय पाहिजे की कसं सोडवायचं काय सोडवायचं
पुढं आपल्याला जेंव्हा आपण जॉब साठी जातो तेंव्हा प्रॉब्लेम येते ना आपल्याला
आपल्याला वहीत येतय आणि कॉम्प्युटरला येत नाही कॉम्प्युटरलाच येत त नसला तर म अकाउंटचा उपयोगच काय?
उपयोगच न्हाय काय.
म आमच्यात आता दोन प्रकार आहेत कॉस्टिंग कॉस्ट अकाउंट एक आणि अकाउंट एक रेग्युलर असा आहे.
हा हा!
ते कॉस्ट अकाउंटचा अजून बघायचं आहे मी कुठं कसं सांगत्यात कुणीकडे सांगत्यात. पण अकाउंटस काय टॅली जिथं करत्यात तिथंच म आता इथं कसं मी का घ्यालोय तीस तीस च टायपिंग त्यात जेवढ्या आता मी फी भरणार तेझ्यातच करणार त्यांचं ते तिसची टायपिंग पण घेणार स्पीड आणि त्याच सर्टिफिकेट देणार म्हणजे एक्स्ट्रा फी तिझी लागू न्हाय हाय. त्यामुळे मी घेतली इथं करणार आहे. ओळखीच आहे तिथं
हम्म.
त बघू काय होते.
आम्हाला पण काय जॉबस ल अवघड्या पुढं आता कस झालंय. सगळं हे आलंय त्यामुळ
हो ते का आणि झंडडा आहे. स आता मला आ म्हाला पण अवघडच आहे. कारण की जर समज ए आयात आलं. तर अवघड आहे. कारण की चुकी करणार नाही. आपण एक एकदा चुक होऊ शकत्या पण या चुकी करताना अकाउंट समज मांडताना किंवा बेरीज करताना. अकाउंट सगळे करताना असा आहे.
ते पण आहे सोड.
आता ऑटोमॅटिक मशीन आल्या म्हणज आहे ना.
होय सगळ्याची ऑटोमॅटिक मशीन आता आमच्या माझ्या तर फिल्डमध्येध्ये सगळं ऑटोमॅटिकली म्हणजे तसं बऱ्यापैकी सगळ ऑटोमॅटिकली आ इलेक्ट्रिकलमध्ये तर काय आता जास्त करून सगळं ऑटोमॅटिकली जा आहे.
हा म
सगळं प्रोग्राम वगैरे येतील सगळं तेच आहे. नया पुडं मग आणि काय
का नि्हारला आहे प झाला आता पावसा टम जास्त कोणी येत नाहीत. पलेला पाऊस चालवला झालाय म्हणलं आणि जरा इकडे जरा मोठा पाऊस आहे. त्यामुळे कोणी या बघत नाही. बाहेरचेच असतात दुपारी तर होता मोठ दोन तीनच्या दरम्यान हा मोठा एकदम पडला. आणि नंतर मग बंधाला एक तासभर पडला बंधाला मग आता जरा शांत आहे. पण आभा आहे. जून जला वातावरण त सहाय असं वाटत पाऊस पडली. परत आणि
होय आ आमच्याकडे पण तसच आहे. पण काय पाऊस नाही आज सकाळपासून पाऊस नाही. काल तेवढा जास्त होता मोठा आलता पाऊस.
नाही आज दुपारी होता आमच्याथ
हम्म.
म्हठा होता.
तू हॉस्टेलला जा आहेस काय कोल्हापूरमध्येध्ये
नाही नाही हॉस्टेल नाही म्ही
हम हम.
ऑस्ट्रेलला कशाला नाही.
मग कसं देतोस.
आमच्या पाहुण्या येत आहे. मी
पाहुण्यांच्या देस आहे.
हो.
हम्म हम् बरं आहे किमा तिथल्या तिथं तुला
हो. मर बागकी त जगा आला.
माझ काय नाही ब आता. जॉब बघायला लागलेय. आता बघूया. एक दोन तीन ठिकाणी सांगितलेय. अजून त्यांनी काय सांगेल नाही. बघूया, नाहीच इथ भेटल तर मग आहेच की पुणे. पुण्याला जावा.
हो तेन झंझड आहे.
हो आ
पुण आणि इथ काय उपयोगच नाही.
तिकडच होय पुण्यालाच खर तिकड नाही परवडत तिकडे गेल्यानंतर ना. सगळ पेमेंट आपल ह्याला खर्चला ह्यालात जात जास्त.
खर्च जास्त आहे पुण्याला. बघितल मी एक वर्ष. तिथ आम्ही गेलतो गणपतीला.
पण ते महाग पडते सगळ. रूमच भाड साध इथन तरी आता आपल्याला, माझ्या मते पाचशे मीटर जायच जरी झाल. रिक्षा केली तरी त्यांच ज दर काय तर साठ सत्तर रुपये असते.
होय, आणि माझ्या पण फ्रेंड गेलत्या तिकडे. माझ्या मैत्रिणी.
हा
त्या पण काय निम्यातून सोडून आल्या त्या कंपनी.
तस हो ते जर समज की कंपनीन हायर केले, हा हि रूम रूम कं ही अशा हि रूम कंपनीने हायर केल्या
ते कंपनी जर म्हणजे खायची, जेवणाची वगैरे ह राहायची. आणि बस वगैरे तेन असली कि मग आपल्याला परवडते.
एक वेळ बस नसली चालेल. पण आता तिथल राहण्याच तेन भाड खोलीच किंवा अपार्टमेंटच, आणि जेवणाच जर ती बघत असली तरी चालते. कारण की आपण एक कुठल्या तरी एक बघू शकते ना. जास्तीत जास्त आपण एक तर जेवणाचा किंवा आपण येण्या जाण्याचा खर्च बघू शकतो. दोन्ही पैकी एक. अपार्टमेंटं काय आपण बघू शकत नाही.
ते जातात. त्या त्याच बघायला लागले म्हणजे तसच. म्हणजे जिथ राहायची आणि जेवणाची वगैरे तेन कुठ सोय वगैरे तस बघून मग जायच तिकड.
हा हा बघ बर काय होते. कुठे भेटले चांगल.
हम्म हम्म तुझ्या ओळखीच कोणतरी असल तर सांग मला. म्हणजे त्यांच्या थ्रू
हा सांगतो सांगतो. चल ठेवू काय मग. हा हा